हॅलो!
हॅलो!
हा ताई बोला. हा येतोय आवाज येतोय माझा येतोय का तुम्हाला? हा काय करताय आवरलं.
होय आवरलं बघा, पाणी आलेलं पाणी वगैरे भरून झालं आता पोरीनां आणायला जायचं आहे शाळेत साडेबाराला त्यांची शाळा सुटत्या, अह होय. हा होय.
हा हा हा, सकाळी खूप धावपळ होत असेल.
होय, होय ते तर आहेच सोडा. मिस्टरांचा डबा असतोय पोरीचं
मुला हा मुलांचं ते कस आधी पटपट आवरावं लागतंय ना सगळं त्यांचं सगळं व्यवस्थित केस विचरंन, हे तेण डबा, परत नाश्ता द्या. हम्म, त्यांना रिक्षात बस रिक्षानं का सोडायला जाताय तुम्ही?
नाही सोडायला जाते. जवळच आहे काय लांब नाही. सोडायला जाते.
हा, मग बरं पडते ते आणायला पण. हम्म हम्म.
ते लांब पण. होय होय, घरीच असते मी.
हम्म हम्म.
सध्या तर घरीच आहे. लहान मुलगी आहे ना माझी म्हणजे ती तीन वर्षाची आहे ना आता. ह्या वर्षी तिला पा हा हा, मग आता ती जरा झाली की, अनेक दोन वर्षान मग जायचं, मग काहीतर बघायचं.
होय, चालतंय की. हा हा, होय. कसं त्यांना पण जरा मोठं होईपर्यंत लक्ष द्यावं लागत. ओ त्यांच्याकडे पण मग ते एकदा त्यांच्या त्या त्यांच्या ह्याच्यात रमली की, म आपल्याला बाहेर काय तर करता येतंय.
होय, त्यामुळंचं ते पहिली मुलगी झाली लगेच ते लॉकडाऊन पडलं. सगळं काय काय झालं. तीन वर्ष त्यातंच गेली. म तवर तिज्यातंन जरा रिकव्हर झालं तवर ही सेकंड झाली, त्यामुळं काय जायलाच झालं नाही कुठं.
हा हा, नाही होतातच मुलांच तरी ते करायलाच पाहिजे ना. किती नाही म्हटलं तरी, नंतर काय करिअर आपलं आहेच.
होय, ते तर आहेच की. आता हेच नाही. हम्म. वेळ द्यायला पाहिजे की, त्याशिवाय त्यांना बोध चांगलं माझं बी सी ए कम्प्लीट आहे.
बी सी ए हा चांगलंय की.
हा, बी सी ए कंप्लीट आहे. लग् लग्नाच्या आधी एक वर्षभर जॉब केलेला, पण लग्न झाल्यावर ना थोडा आहे तरी, सात, आठ महिने केला. पुन्हा काय लग्न ठरल्या लग्नानंतर बघायचं म्हटलं की, हे पाहुणे येणं जाणं हे सगळं असतंय की.
ते जबाबदारी ते वर्ष तर ते पाहुण्यांच्याकड इकडे तिकडे जात ते आणि पहिले सण, पहिला सण लग्नानंतरचा त्यातच हे होऊन जात. हा हा, नाही आता जरा बघायचं मुलं मोठे झाले की, जरा बाहेर पडायचं.
होय होय, आता बघायचं. आता आणि एक, दोन वर्ष. ही जरा लागू दे हिच रुटीन जरा धाकट्या मुलगीच, मग तिच रुटीन लागलं की, मग जरा बघायचं मग.
हा हा. घरी कोण म्हणजे असतील ना, सासूबाई त्या
होय, आहेत की. सासू, सासरे, मिस्टर.
खरं म्हणजे घरी आले शाळेतून तरी बघतात ना, तेवढा आपल्याला आधार भेटतो.
होय, तसं आहे. सासूबाई माझ्या मला सपोर्ट करतात.
हा, मग ते मेन पाहिजे. त्यांचा सपोर्ट असेल तर, आपण काय पण करू शकतो, कारण म्हणजे घरातलं आणि बाहेरचं दोन्ही म्हटलं की, मॅनेज होत नाही ना, थोडंफार जरा इकडं तिकडं होतय.
तसा आहे सपोर्ट मिस्टरांचा, सासूबाईंचा. सपोर्ट आहे मला, त्यामुळे काय वाटत नाही एवढं काय. हं
सपोर्ट असेल तर, आपण काही पण करू शकतो. ओ बाहेर जाऊन जॉबला वगैरे. हा
ते आहे. त्या पहिल्यापासून म्हणतात. लग्न झाल्यापासून म्हणतात तू काय करणार असलीस तर कर. खरं, मलाच झालं नाही लग्नानंतर लगेच
नाही होत, आता कसं मुलांच्या जबाबदारी परत ते वर्ष, दोन वर्ष तरी त्यांच्याकडे लक्ष द्याव लागतं त्यांच्या खाण्यापिण्याच आता व्यवस्थित लक्ष दिलं की त्यांची मग ग्रोथ पण होते व्यवस्थित. हा मग एकदा आपण जर कामाच्या ह्याच्यात लागलो तर, त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार. हा, हा चालतयं की, होय. तेच हा हा मग काय असं? नाही, मी पण घरीच असते. माझा पण एक मुलगा आहे मला पण तो शा हा मग हे आता कसं म तर जातात जॉबला येतेन हम्म
हा हा
सेम घरातलं कोण करायचं हे ते हे होते.
तुम्ही घरात असं सासू, सासरे वगैरे कोणी नाही?
नाही आहेत की सासुबाई, आमची जॉईंट फॅमिली आहे जावूबाई वगैरे आहेत. त्यांची पण आता लहान मुलगी आहे त्यांना पण मग बाहेर जात येत नाही.
हा हा हा
ह मग दोघी घरीच असतोय, मग घरातून काहीतरी आपला घरगुती बिझनेस वगैरे करते लाडू वगैरे बनवते मी. ऑर्डर घेते त्याच्या, हम्म
काय हा हा
हा मग घरी बसून तरी काय म्हटलं करायचं मग आपलं आपल्याला जे पदार्थ वगैरे येतात ते कुठले?
लाडू म्हणलं कोणत्या पण असं प्रकारची बनवत?
लाडू हयाच बेसनचे, रव्याचे बुंदीचे लाडू बनवते मी, गुलाबजाम
म्हणजे ऑर्डर जसे येतील तसे हा हा. म्हणजे बाहेरची ऑर्डर घेता तुम्ही?
हा घेते की, ऑर्डर घेते म्हणजे कसं आता व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहेत ना स्टेट स्टेटसला वगैरे ठेवल की येतात ऑर्डर हा त्यामुळे दिवाळीत वगैरे असते जास्त स सीझनला जरा जास्त असते.
हा सीझन ला असणार की, मग लग्नाचे वगैरे ऑर्डर पण असते
हा असतात होत्या थोड्याफार मग ते मध्ये गावी गेले ना मी माहेरी त्यामुळे मग राहिलं थोडं
हा हा हा
जसं काय येईल तसं घेते. हे तर ड्रायफ्रूट चे पण बनवते मी. डिंक डिंकाचे वगैरे
हा हा मधे आम्ही पण बनवलेले घरीच ते ड्रायफ्रूटचे म्हणजे ब एका म्हणजे त्यांनी सांगितलेलं म्हणजे आम्ही असंच घरी खाण्यासाठी म्हणून बनवलेलं मग माझ्या बहिणीने काय केली ते कॉलेज वर लेक्चरर आहे ना ती कॉलेजमध्ये घेऊन गेली मग तिला तिकडे पाठवलेलं माहेरी ते लाडू चार पाच कॉलेजमध्ये ते घेऊन गेले मग टेस्ट करा दिल्यावर खूप आवडले ते त्यांनी म्हणाले कि एवढंच छान बनवलं आम्हा एक किलो बनवून दयायला सांग आम्ही काय असेल तर तुमचं पेमेंट देतो. तेवढ्यासाठी आ म्हटलं एवढं आम्ही कधी बाहेरच्यासाठी बनवलच नाही काय ते घरीच पोरींना खायसाठी बनवते ना हा हा आमच्या आईना भरले छान बनवतात त्यांनी लाडू तेन सगळं
हा हा कोन तुम्ही बनवलेलं का सासू? तुम्ही आणि बनवलेलं हा हा हा हे ते, त्या लोकांच्या हात ची सवय काय? पण त्याने आपल्या जनरेशनची चव वेगळी पडते, असं होते.
मग मी पण थोडंफार बांधायला वगेरे, तळून द्यायला दिन असे सगळे ड्रायफ्रूट्स. ते सगळं मदत केलेली, पण हे बघ
पूर्ण भाजून लई वेळ लागतं त्याला ड्रायफ्रूटच्या ह्याला पण ते- सै
पाक वगरे ते गुळाचा केला ना तुम्ही? हा, हा तुपात भाजायचं ते सगळे भाजून घ्यायचं. शेंगणं काय तेणं, खोबऱ्याचं, खारीकचं सगळं
होय, खारीक मग पुड आणलंवतं की घरी केला पूड?
म्हणजे आकंडी खारीक होती आमच्याकडं मग तेच नंतर पुुड केली.
हा हा हा पूड केला हा, मी कसं बाहेरूनच आणते पूड मग ते कसं ऑर्डर एकदा अचानक आली की मग ते परत तं फोडून ए करून मग ते वेळ लागतं.
होय होय त्यात वेळ जातोय खूप, हे आनि काय घरी खाण्यासाठी म्हणून केलं त्यामुळे होता वेळ, केलेलं मग. अह्ह
हा हा हा. तेच की, हे कसं ना मोजकांना पण पौष्टिक जरा बरं पडतं ना खायला.
होय होय खायसाठी तेवढंच फिरत करत खातात एकदोम.
हाळीव जाताय डिंक वगेरे आपल्या शरीराला चांगला असतंय त्यामुळे ते पण खाल्ल जातंय, तूप, हम्म, आणि ड्रायफ्रूड वगेरे ते मिक्सच येत ते सगळं त्यात
होय होय सगळं येतंय. हहम्.
मी मग कसं आपल्या हाताला चव असेल तर भघायचं मग आपण त्यामध्ये म्हणजे घरी बसून पण होऊ शक-प दे ना थोड फा
हा होतंय, पण काय तसं व्हायचं इथ पण सध्याला आमचं कसं? गावभागय ना असं. खेडेगावय, त्यामुळे बाहेर सगळं पूजे ते सगळे घरातच करतात. असं कोण, सिटीत कसं बाहेर म्जे हं
कुणाला म्हणजे वेळ नसतं ना, महिला कामावर वगरे जातात त्या महिला असे विकत वगरे घेतात.
घेतात. तसं बाहेर तसं त सिटीत कोणा ऑर्डरयचं कसं करतंय, मधीच तेवढा दोन तीन ऑर्डर आलेल्या तव्हा घेलेलं करून. आता पुन्हा काय नायी, हाय घरातलंच कायतरी कायतरी चालू असतंय की.
चालू असे होय, मी पण असंच ऑर्डर येतील तसंच घेते मी पण.
हा हा.
हा, म आता बुंदी लाडूच्या वगरे असतात ऑर्डर. म ते कसं कंटिन्यू नसते ना, घरगुती म्हटल्यावर कसं? कुणाची ऑर्डर येईल त घ्या लागतं, म्हणजे बाहेर दुकानात तेन कसं भरपूर ऑर्डर असतात त्यांना
हा, म्हणजे असं म दुकानात पण सांगून ठेवायचं असं हलवाईवाल्यांच्या पशी ज्
अ मग ती कसं, ती ते आपलं दुसऱ्यांचं प्रोडक्ट नाही घेत ना हलवाईवाले. आता किराणा मालाच्या वगरे दुकानात चालतंय, हा पण ते, ते मेन त्येनचं ते प्रोडक्शन असतंय ते तिथं नाही घेत ते तसं. हा, आन त्यांची लाडूची क्वालिटी वेगळी पडते, आमच्या भवा लाडूची क्वालिटी वेगळी पडते. असं होतंय. तेचं कसं लगेचसं पटकन खराब पण होतात ते. चव वेगळी असत्या हा आणि अस चकाकी वगैरे. म्हणजे काहीतरी मिक्स पण करत असतील ते काही आपलं सिक्रेट सांगणार नाहीत ना.
ते नाही सांगत नाही त त्यांनी
हा त्याच्यात काहीतरी वगैरे असं म्हणजे एकदम चकचकी असं वरून दिसत असं लाडू त्यांच हम्म त्यामुळे. बेसनला पण कसं भरपूर भाजावं लागतं ना बे - लाडूला पण त्यामुळं ते पण जास्त कधी कुणाच जर म्हणजे जवळचे असतील तरच घेते बेसन लाडूचे नाही - बुंदीचेच जास्त असतात.
हा हा हा दिवाळीत असतील भरपूर मग घरचं ते कव्हा करतासा.
घरातलं करायचं परत ते ते आठ दिवस नुसत धावपळ असते.
होत असेल क नाही.
होय नाही असत जावबाई वगैरे करतात. सगळं घरातलं बाकीच मग, मग मी आपलं होय. कस आमच्या जा सासूबाई पण जॉबला जातात त्यामुळे जरा अवघड पडतंय.
होय काय हा हा त्या काय करतात.
त्या ती पण मदत करते मग कधी रात्रीचं जर वेळ झाला तर बांधायला वगैरे लाडू.
हा हा.
हा त्यामुळे काय एवढं हे वाटत नाही पटकन होऊन जातंय. मग घरचा फराळ आम्ही आधीच आवरून घेतोय दिवाळी. चकली चिवडा - आवरून घ्यायचं करंज्या तेन जे वेळ खावं असतंय ते मग नंतर लाडू वगैरे कस हळूहळू भाजून ठेवलं तर ते वळता येतंय. हा त्यामध्ये ते तस आधी आवरून घेते फराळ घरातला. मग बाकीचे ऑर्डर पूर्ण करायचे हळूहळू हम्म. तेच अ कस केल्याशिवाय पण होत नाही ना. चालेल चालेल करते मी तुम्हाला परत.
हो हो नक्की करा हा.
हा बाय.